बरं कॉपी करून मी तर पेस्ट केलता ना.
हां.
स्टार्टिंग एटी सिक्स आहे ना.
हा बरोबर!
माझ्यात सिक्स्टी सिक्स म्हणजे पेस्टच केलता मी पण काहीतरी मला करून पेस्ट करताना‌. सिक्स झालं आणि ते परत कॉपी झालं वाटत. मग मी द टेस्ट करतना ते सिक्स्टी सिक्सच पडल मग ते काय म्हण झालं नाही म्हणजे तुमचं ए काय रजिस्टर झालं नसेल. मग आता बघितल ते.
हा म्हणजे तुझा मगाशी माझा नंबर टाकायचा चुकलेला होय.
हा म्हणजे कॉपी पेस्ट करताना मी कॉपी केलं. इथ पेस्ट करताना काहीतरी, ते निघून आणि परतच हात दाबला वाटत आणि तेच मी कॉपी करून आणि परत पेस्ट.
ह, ते नंबर चुकले त्यामुळ तुला एर म्हणजे, येरर यायलत गं
हा.
तरीच म माझा लागतं न तुजं का लागाय न. आता असंच काहीत जर, इशू झाला, परत तर मग म्हणजे रिफ्रेश करायचं, टास्क किंवा ऍप आणि परत चालू करायचं.
तीच, बघायचं आता.
हम्, मग आणि जेवलीस?
झालं तुझ?
आत्ता जेवणार बघ. किती लवकर जेवला ग?
जस्ट जेऊन, तुला कॉल केला बघ.
होय, का? हा, हा. मी पण बाहेर गेलतो. जरासं काम होतं, म्हणता ना.
तू, किती वेळ जातेस कामावर?
कामावर मी चारला जाते. चार ते सात जाते. तेवढच घरात एक पाच- दहा मिनिटं, पुढं- माग होतय, कधीकधी.
काय जवळ
हा, इतच जवळय, घरापाशी. ट्रॅव्हलिंग वगैरे काही नाही. चालत जाते.
मस्तय.
अव, इथच जवळय, त्यामुळं. काय झालं?
इचलकरजी सिटीयना. तिथं, छोटस पण आपण करतो म्हनल तर, जॉब मिळू शकतो. ते आमच्या इकडं, नाहीये.
हा, तुमच्या इता अवघड पडतय ना, थोडं. खेड पडतेय का ते?
आणि जर येवढं छोटस जॉबसाठी, इथून तिकडे येणं म्हणजे आम्हाला परवडना.
ते पेमेंट सगळं, तिथे एस टीलाच घालायला लागेल.
हं. हो, ते पनाय. पण तरी एस टीच पण नसल तरी, वेळ होत नाही घरातले पण. अलाव नाही करत.
हम्म, हम्म. मग आणि काय? बी सी वर कुठे, जॉब ट्राय केली नाहीस होय, तू. मी, पण नाही गो. कुठं, ट्राय केलेलं नाही. कोणाला लाग
अ.
काय झालं?
स्किल्स तरी पाहिजेत ना. आता ट्राय केलो.
हा, काय झालं?
ॲप्टिट्यूड कस तर, आम्ही आता. आमच्याकडं हे स्किलय क आम्ही कसं पण पास वतोय, ॲप्टिट्यूडमध्ये.
हा. एपटी मध्ये होऊ शकल आपण.
दुसरा फोन घेऊन का होईना, करतोय. पण बाकी इंटरव्ह्यूला ते, जे काही क्वेश्चन विचारतात किंवा काहीतरी अस ते समजणार नाही गं, आम्हा.
तेच
ते काही जॉब असते का कॉलेजर नसते आहे जॉब.
हम्.
हम्म. मग ते कसं, त्यांच
डेव्हलपर, टेस्टर. ते आपल्याला काही माहित पण नाही. ते कसं असते, काय असते? इंटर्नशिप करायला पाहिजे. मग समजते बाबा ह्यात काये? फक्त कॉलेजच्या बेसेस वर ना इंटर्नशिप ना?
होय का नाय?
नाही देत. इथ मी एक विचारनार होतो. प्लेसमेंट आहेत डिकेटीला?
डिकेटला प्से बाकी सगळ्या डिपम्टमेंटला आहे. एम सी आता फर्ट इयर चालूय. मग एम सी ए च कोणालाच गॅरंटी नाही.
नाही आता फर्स्ट इयर चालू नाही. आता सिनियर पण आहेत त्यांचे. आता फर्स्ट इयर आपले जे सिनियर आहेत ना. त्यांचे पण सिनियर आहेत तिथं.
नाही. नाही. नाही. नाही. नाही. समज आपण डीकेटीला घेतलो तु मी. तर आपली सेकंड बॅचे.
असंय व्हय म्हणजे फर्स्ट बॅच आहे की आपले ती सिनियर होते ते.
ह. आपले सिनियरेत त्यांनीच फर्स्ट बॅच आहेत एम सी ए ला तिथं.
हो. म त्यांना मिळल न मिळल काय माहिती.
हा. आणि आय एम सी एला येईल का नाही. कॅम्पस कुणाला माहिते. प्लेसमेंट आली ठीक. नाही आली तर?
मग जे जे मग तुमचं कायसीने. तिथं मिळतं इंटर्नशिप प्लेसमेंट.
सगळीकडें म्हणतात. कुठं मळतं गोडावतला पण सांगतात. हायवे प्लेसमेंट क काय सगळी होतातच.
सगळे होतच नाहीत. आपण टू इयर्स स्व ताला डेव्हलप केलं पाहिजे. तेव्हा कुठं काय होतं तेच.
कुठं पण गेल तरी स्वतःला ते करायलाच पाहिजे आपण. हम्म.
शंभर टक्के प्लेसमेंट म्हणून आपण, गव्हर्नमेंट कॉलेजमध्येध्ये जरी घेतलं, तरी आपल्या स्किल्स असल्या तर कंपनी हाई
मग आपल्या स्किल्स वर म्हणजे लक्ष द्यायचं. आणि बाकी कॉलेज प्लेसमेट तरी पाहिजे. नाही त ते स्वतः कोण हुडकत जाणार.
तेच की. ओपन कॅम्पस मधन लागणं कठीण असते ग लगे. ग
आयटी मध्ये तर लागणं अवघडे. बाकी लागते पुण्यामध्ये वगैरे.
हम्म. अगं परवा दिवशी परवा म्हणजे झालात एक आठवडा झाला. बघितलेस काय? एका आयटी कंपनीत सातशे एम्प्लॉईनच काहीतरी झालं होतं.
काढून टाकतात.
हा ते हिंजवडी काहीतरी गावे वाटतं. त्या गावात.
हिंजवाडी. हा मुंबईला.
हा तिकडच्या साईडच.
हम्म. ती एरियाय ग. हिंजवडी म्हणजे गाव नाही.
मला पागदी खा हम्म हम्म.
काढून टाक त्यात पण एवढं लक्ष द्यायचं नाही. आपला जॉब तरी निदान एक कंपनी मधन काढून टाकलत दुसऱ्या कंपनी
हम्म.
एका कुठ घेत दिल्याची गॅरंटी नाय आणि काढून टाकायची भी आपण कशाला ठेवायची.
तुमच्या ग्रुप मध्ये मणाली त्यांनी काय करणारयेत
अग तिला पर्सेंटेर कमी ये ना काय माहितच नाय मला कुणाचं परवा डी के टीच
वहिनींनाच घेऊ म होय सेमिनार होता की परवा डी के तिचा गेलता ग नाई ग
गेलते ते शिल्पा त्यानी गेलते म्हनी त्यानी
हम्म साईज नाय कसं होतं विचारलीस
विचारलो तेच त्यांनी सगळं सांगित आमचे मार्क्स एवढे कमी येत तुम्ही विचारला काय की आमचे एवढे कमी
हूं काय झालं?
चोवीस तारखेपासून सुरू होणार ये म्हणालते
हम्म हूं
रजिस्ट्रेशन
आणि कास्ट वेलीडीस काय झालंय तुझ हूं झाली
हे होत नाय म ओपन मधना कराला लागते माक्स मा
झालंच नाय व्हय ते हॅलो हॅलो हिचा आवाज ये ना कायतरी प्रॉब्लेम हाय हिचा चांगली नाय ग माझ्या इथं नाय तिज्या इथं कायतरी प्रॉब्लेम हाय रेंजचा होऊदे असच दहा मिनिटं त्यानं माझं झालं जायांच टायमात असं जायला चांगलं वाटत नाय